हॅलो हा, रंबा रंबा हंबाहंबा
गाणं म्हण कि जरा
रंबा रंबा अंबा अंबा अंबा कंबा कबा कबा हं
रेकॉर्ड व्हाय लागलय, बोलायचं नाहीतर पैसे कट होणार आहे, बोलायचंय असं. हा सांग,, तू आणि मी खेळयाचं,,, हा नाही नाही नाही मी तुला तुला विचारतो आधलं मधलं तरचं कारण माझा पण आवाज गेला पाहिजे नुसतं तुझ्याचा आवाज एकूण काही उपयोगाचा नाहीये. मी आदल्यामधलं कुठला पण विचारणार तू त्याचं नाव सांगायचीस ओके. जे फोर.
जपान.
जपान टि फॉर, टी टी.
टि फॉर टर्की.
हा टर्की, क्यु फॉर.
नोकडण तरी कटार कतार.
कतार, सी फॉर.
चायना.
चायना. बरं तू त्या पिकनिकला गेला होतास तिथं काय-काय केलस?
स्लाइड्स केली, बसलो, नसलो, कचलो, डान्स केलो, कटलो.
नाही-नाही सरळ बोल, जेवण काय-काय होतं त्यामध्ये?
जेवण काय-काय होत? जेवण मेनू काय होते तिथे?
पुरी-भाजी बास.
कसली भाजी होती? भाजी कसली होती? हॅलो, भाजी कसली होती?
बा पाव भाजी.
पाव भाजी होती आणि जेवणामध्ये मग काय-काय जेवणामध्ये काय-काय होतं? तू बोल कंटिन्यू बोलायच आहे आपण एकमेकांशी.
जेवणामध्ये भात, आमटी, भाजी.
भात कसंला होता मग? भात कसला होता?
मसाला भात.
मसाला भात होता व्हय, बर बर बर बर आणि पुऱ्या कशाच्या होत्या साध्या का मसाले पुरी होते? काय होती? मसाला पुरी होती का साधी पुरी होती?
मसाला भातमध्ये मटर वगैरे.
हम् आणि स्लाईड वरून किती वेळा अपडाऊन केलंस तु?
आ गो कवर राऊंड स्लाड.
हम् मग किती त्याच्यात ना किती कवर्स बाहेर आला असेल किती कवर्स बाहेर गेला?
काय?
किती कवर्स आात आला असल किती तिथन उड्या मारल्यास?
दोन-तीन.
दोन-तीन आणि त्या पॅट वर घसरलाच का नीट? ते पॅंट वर तुला घसरायला आलं क .
एक
एका ए आलं का घसराय तुला का नाही? हॅलो, पॅट वर न ग बिर्यानी खाल्ली की परवा भारी झालती ना बिर्यानी.
छोटू काय लागते तुझी?
अ छोटू माझा मुलगा लागतोय, तुझा कोण लागतोय?
छोटूला लाडान काय बोलतीस?
छोटू ना छोटी,, म्हणजे पापू
तुला,,, म्हणून काय बोलती,, छोटू तू छोट माझे काय आहे तर तो छोटू काय तुला बोलतो..
म काय बोलतय?
छोटू, तू नाही चडलीस, छोटू तू मार काय आहेच तर तू का काय बोलतो तो?
छोटूला मी म्हणतोय की माझा काळजाचा तुकडा,, माझा पापू. आणि तू काय बोलतोस छोटूला लाडानं, मी तर्काय आधी कधी ऐकलं नाही.
तुंगू डुंगू डुंगूर
हम्म,, कधी म्हणतूस तर का काय लाडानं त्याला एखाद्या शब्दानं तरी‌.
आठ वर्ष
काय म्हणतुस,, हा काय म्हणतुस लाडानं त्यला?
हा
लाडानं काय म्हणतूस छोटूला तू?
छोटू.
हम्म,,, कधी तर भावाला लाडानं बोलवतोस,? प्यार करतूयस कधीतरी
काय.
प्यार करतुमस त्याला, नाही त्याला एक गाणं म्हणून दाखव बघू चांगलं.
त्यांना गंना ना ना ना,
सरळ बोल, हे असं काही बोलला नाही, स्पीकर बंद करून फोन कानाला लाव. हम्म बोल.
बोल.
हा,, आपण कुठं जायचं पिकनिकला यावेळी?
हा
यावेळी पिकनिकला कुठं जायचं आपण?
समर्थनाज वॉटर पार्क.
आणखी कुठं दुसरीकडं? काय